हा ना तर मी की आजकालची मुलं एवढी हट्टी परत वेगळ्याच पद्धतीची होती राहिलेत म्हणजे ते फोन वर वगैरे काय काय वेगवेगळ्या गोष्टी नि बघतात पार त्या अ मग ते फोनच्या नादी लागून एका मुलाने तर ऐवढं हो आईनी फोन घेतला म्हणून आई मलाच मारलो
हो न भाई कस डेंजर काय माहित करत
काही आत्महत्या करत्यात गोष्ट नाही मिळाली लहान शाळली मुलं गोष्टी नाही मिळाल्या हे नाही बघितलं आत्महत्या करत्यात नशा करत्यात
नशा तेच तेच पुन्हा पुढे लय मोठा प्रश्न आहे बंर का ताई हा आईवडिलां पुुढे किंवा समाजा पुढे कुटुंबा अ पुुढे
समाजा पुढे जास्तय आहेय कारण की लोक काय करतात हयात ऐकाहयाच्यामध्ये कुटुंब कुटुंब पण हे ते हे विसरतात की हे कुुंटुब हो मग या समाजाचाच भाग आहे
बागे नाही आणि कुटुंबापासूनच समाज
हा ह तर काय लोकांना ते लोकांना ते वाटतच नाहीय की आपण सगळ्यांनी एकमेकांना म्हणजे लोक असं म्हणतात की हा त्यांच्या घरातला प्रश्न आहे आपण कशा डोक‌ लावायचं म्हणजे का ना ते बाईक किंवा हे पण पण जेव्हा खूप महत्त्वाचे प्रश्न असतात तेव्हा ह सगळ्यांनी एकत्र ते येऊन करणारा पाहिजे की आप हया एकंदर सगळ्याच मुलांना म्हणजे आठ समजा आठ ते पंधरा वर्षाच्या पोरमध्ये हा सगळा हट्टी पण आणि फोनवरून हे असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन बाबा आपल्या सोसायटीतल्या मुलांना आपण काय करू शकतो त्यांच्यासाठी काय वेगळा वेळ देऊ शकतो
त्यांच्यासाठी काहीतरी री अजून वेगळं काहीतरी ठेवायला पाहिजे असं कोणातरी आणायला पाहिजे असं म्हणजे त्यांना कायच मोटिवेशन पाहिजे लहान मुलांना पण की नाही बाबा असं त्यानी अस बरं का पहिलं दहा करायचा हो आमच्या लहानपणी कि नाही बाबा ते समोरचे रागवतील बर आता ते हे करतील फटके देतील आता तू समोरच्याचा सुद्धा धाक नाही
नाही आता पोलिसांचं पण नाही धाक
कोणाचाच नाही आहे म्हणून बिनधास्त लोक झालेले आहेत म्हणजे चालू चालू कोणाला मारण म्हणजे मग एकदम म्हणजे सोपं झालेल एकदम काम व्यक्ती म्हणजे त्यांच्यासाठी एकदम सोपे आहे मारण्यासाठी किती की
तेच ते मुलींवरचे अत्याचार पण नाही उरली भीती पण नाही उरली काहीच नाही उरलं. आणि परत पोलिसांचा धा पण उरलंय की बाबा आपल्याला म्हणजे नाही कायद्याच्या,
कायद्याचा सुद्धा नाही का हा जेलमध्ये बसून येईल जाऊन येईल करून येईल म्हणजे, ह गोष्टी अशा बोलतात ते, म्हणे धाक कोणाच नाही राहिलेला ते कशामुळे तई शिक्षणाचा खूप अभाव आहे शिक्षणा, संस्कार नाहीत आपल्या, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आपलं.
पण शिक्षण उलट. शिक्षण आता करतातच आहेत की?
नाही नाही नाही शिक्षणामध्येच संस्काराचे धडे आहेत ना. ते पाहिजे ताई. नैतिक मूल्य पाहिजेत शिक्षणामध्ये. तेव्हा लहानपणापासूनच. त्यांना कळत की आजी-बाबांना कसं बोलायचं? लहान भावाशी कसं वागून घ्यायचं? समोरच्या व्यक्तीला काय सांगायचंय आपल्याला कसं वागून घ्यायचं? ते माझी वस्तू दुसऱ्याला शेअर करायची की नाही असं
मला असं वाटत आपण घरात पण कसं वागतो ना हे खूपच महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणजे मी कालच अ हे चालल होत. म्हणजे की आपण लहान मुलांना म्हणतो की टी व्ही नका बघू. टी व्ही नका नका बघु. फोन न का बघू पण जे मोठे आजी-आजोबा आहेत ना म्हणजे आई वडलांना तरी कदाचित वेळ न असं मिळत. पण वडील पण घरी आल्या की फोन बघत बसतात. आणि आजी-आजोबा आजोबामध्ये पण जास्त वेळ टी व्ही बघत बसतात. अ फोन आणि ते आजोबा जास्त बघतात आजीपेक्षा पण आणि मग त्या मुलांना तस सांगायचं की तू नको बघू त्यांच्या समोर आपण उदाहरण काय ठेव तोय. तो म्हनतोय ना आजो-आजोबा बघतोय. पप्पा बघतोय. मी का नाही बघायचा?
बरोबर.
मग तुम्हाला अस घरातच एक स्क्रीन नाही बघाय ते असे काही तास ठेवाय लाग
हम्म आपणच स्वतःला थोडस बॅरिगेटिंग लावून घ्यायलं पाहिजे.
म्हणजे आम्ही आमच्या घरामध्ये ना असं दोन दिवस प्रयोग केला हो ता. कि ज्याला कोणाला फोन बघायची ई च्छा होईल त्यांनी त्या बाजूला जायचं जिथं खुर्ची नाही वगैरे काही नाही. बसायचं नाही उभ राहुन जेवढा होय फोन बघायचा तेवढा बघाय अता आणि मग बाकीच्यांशी बोलायला यायचं. मग बसायला वेळ वगैरे मिळाले आणि भिंतीला टेकायचं
नाही ह
मग जेवढा वेळ बघता येईल तेवढा वेळ बघायचा आणि बाजूला येऊन बसायचं आणि तेव्हा फोन बाजूला ठेवा चा
पण ते खरत तात हे का?
नाही गं आम्ही फक्त दोनच दिवस करून बघ बघितलं. काय वाटतय? म्हणजे आता असं झालं एक वेळ बाबांनो टीव्ही बघा पण तो छोटा फोन न का बघु.
हो कारण काय बघतात मुलं काही सांगता येत नाही ना.
नाही ते तर ते तर खूपच वाईटये.
सगळं ओपन आहे ताई सगळं ओपन आहे. आपल्या याच्यात न सरकारने काहीच बॅन केलेलं नाही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खरच बाई आणि ते म्हणतात मग अठरा वर्षानंतर मुलांना मोबाईल द्या रे कस काय मोबाईल द्या? लहानपणापासूनच त्यांच्या जवळ जर मो
आठ, नऊ वर्षाचे मुलं एवढ्या वाईट वाईट कृती कर तायेत. काही विचारायची सोय नाही. त्यांना म्हणजे काय सांगायचं आणि काही नाही असं झालंय.
तेच ना मग आणि हे पण बाहेर पण शिकून येतात बरं का मुलं.
हो हो, आज मी माझ्या घरा घरातल्या मुलाला दाबेल, पण शेजा च्या घरातला मुलगा काय बघतो मला माहिती नाही आन शेवटी ते मित्रच आहेत ना.
ची आय जर जॉबला असेल, तर ती काय लक्ष देणार त्याच्याकडे ती तो काय करतोय दिवस
हो आणि ती तरी कुठे कमी पडणार आहे, म्हणजे ती कुठे कुठे पुरणार आहे ना, तर त्याची जबाबदारी आईचीच नाहीये वडलांची पण आहे.
होय.
पण वडील घरी आल्यावर फोन बघतो, मग कळणार कसं, त्या आईनी काय काय करायचंय? आणि आजकालची मुलं म्हणजे खूपच म्हणजे त्यांची काळजी करावी अशी परिस्थिती आहे.
वाईट आहे बाबा पुढे खूप.
हो, त्यां त्यांची काळजी करावी अशी परिस्थिती आहे, एकतर धड नीट शिक्षण घेत नाहीयेत. त्यांना फोन वगैरे वापरणं म्हणजेच आपण खूप हुश शार झालं असं वाटतंय, त्यामुळे त्यांना शिक्षण पण नीट नाही घे च आणि मग त्यातनं ते काय करिअर करतील, काय नोकऱ्या करतील?
पण एक सांगू का ताई? तुम्हाला म्हणजे असं वाटत असल की हे काय सांगताएत‌ बा असं, पण ज्या वेळेस जॉब नव्हतं ना तर अ स्त्रियांना तर एक त्यांना रिस पेक्ट होती नवऱ्याविषयी किंवा घराविषयी आदर होता, मुलांना म माया मुलांना हे करायचंय ते, म्हणजे त्यांचे स्वप्न सगळे मुलांमध्ये बघत होते अन ते सगळे जीव की प्राण मुलांमध्ये हो तून ते पूर्ण म्हणजे समाजात एक आदर्श कुटुंब निर्माण करत होत्या. हाय की नाही, आज बघा तुम्ही दोघही जण थकून येतात, ते म्हणतेत तू तू कर ते म्हणते तू आ मग मुलाची जबाबदारी कोणाची आहे नेमकी? मग हे कळत नाहीये. म्हणून आपण थोड्याश्या पैशांसाठी आपण पूर्ण समाज खराब करतोय, देश खराब करतोय.
नाही म कसंय महागाई पण खूप नाय करिअर पेक्षा ना महागाई कितीये तुम्ही बघितली का? खूप महागाई आहे आणि मुलांच शिक्षण स्वस्त नाही राहिले. बिलकुल स्वस्त नाय राहिलंय, एक एक लाख तुम्ही मराठी शाळेत अ माझी मुलगी म मराठी शाळेत जाते, म्हणजे पूर्ण मराठी शाळा आहे तिची. पण आम्हाला सत्तर हजार खर्च येतो. तर बाकी तर ह् लोकं सग ळी इंग्लिश मिडियम मध्ये टाकतात, त्यांचे ते प्रोजेक्ट हे ते, किती महागाई ए.
महागाई तर हायच.
तर पर्याय कुठे उडतोय की पै कमवून म्हणजे न कमवण्या पुढे, किती तरी आया असतात त्यांना घरी राहायचं असतं, त्यांची खूप इच्छा असते की मुलांकडे लक्ष देईल हे करेल.
हम्म हम्म हम्म, हा बाकीच्या श बाकीच्यांना ठीक क आहे बाबा, पण बाकीच्यांकडे आहे आणि नुसतंच टाइमपास साठी जाणार आहेत.
तर मग ते मी म्हणते ना, खरंच वाईट आहे ते कारण की मुलांकडे खूप दुर्लक्ष होत ला कारण की पाळणा घरात पण टा पणं ताई पाळणा घर पण काही व्यवस्थित नाही, सेफ नाही आपलं. असं मुलांना घडवणं खूप महत्वाचं आहे.
हो ते ते आहेच, पण आता मला तर असं वाटत की, घरी सगळ असून पण मुल त्यांना आपण बिघडण्यापासून किती रोखता रोखू शकतो?
बाकीच
कारण कि त्यांच्याकडे तो फोन आलाय ना? तिथे सगळा गोंधळ झालेला हाय. आणि माझ्या मुलाला मी घरात किती पण? काही केलं, काहीही केलं तरी तो बाहेर शाळेत जातो, तो क्लासला जातो. तो खेळायला जातो, इथे जी मुलं येणार हाएत आणि ती खूप हाएत म्हणजे अजून दोन जणांनी नसेल बघितलेलं, पण चौथा असूच शकतो जेनी सगळं बघितलं. लय आणि मग ते त्यांना असं वाटत की अरे काय तू? तुला साधे हे पण नाही माहित का? तुला ते पण नाही माहीत का? आसं म्हणून त्यांना ते चिडवलं जात
हम्म निग्लेट होतो म ते.
हा म ते अजून आसं विचार करतात, आरे आपल्याला आई मुळे आई वडिलांमुळे आपल्याला बघताही ये
खूप नाही ताई, आईवडिलांपुढे खूप मोठ्या समस्या आहेत बर का? पहिलं नव्हत्या एवढ्या आईवडिलांकडे, पण आत्ता तुम्ही म्हणतात ना पालक त्व स्वीकारणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी ये
आणि परत कस हाय की, आधी पूर्वीची पिढी मारून धमवकवून शिक शांत करायची, पण आताच्या मुलांना तुम्ही मारू नाय श कत, ते लांबले लांब गेले कायमचे तुमच्यापासून मनानी की तुमचं कधीच नाही ऐकणार, आम्हाला शाळेतच तलं मुलांवर हात नाही उचलायचा, शाळेत पण मुलांना तुम्ही जित कं त्यांना प्रेमाने सांगाल तुमचं नायतर मग ह्यांच्यावर आता राग काढला भांडणं केली तर हे जेव्हा मोठे होतात तेव्हा ते समाजातल्या कुठल्या तरी व्यक्तीवर राग काढतात, तेव्हा ते भांडणं करताना दिसतात रस्त्यावर.
म ख
किंवा त्यांच्या मधनं मग खून करायला शिकतात, आणि आता तुम्ही खोटं बोलले म्हणून मग मारलं तर हे मुलं कधीच खरं बोलत.
खरंय खरंय.
असं ते सगळं हे ए
ती बादली घ्या.
आपले दहा मिनिटं झालेत.
खाली खाली, ओके ताई.
हो हो, हो हो.